होय होय येते येते हा बोला कि
बर उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही अ फिरायला गेलो होतो मे महिन्याच्या मग त्याच्याबद्दल तुला थोडीशी मी माहिती सांगतो.
हा हा
हा म्हणजे, आम्ही अं देवबागला गेलो होतो.
हा हा हा
ह सिंधुदुर्ग जिल्हा आहे, त्याच्यामध्ये देवबाग हे ठिकाण आहे तिथं आम्ही गेलो होतो.
हम्म बर.
हा मग त्या देवबाग मध्ये कस समुद्र आहे, परत सिंधुदुर्ग किल्ला आहे, अ भरपूर ठिकाणी बघण्यासारखे आहेत. हा आणि मेन म्हणजे आपल्या कोल्हापूर मधून डायरेक्ट देवबाग बस सुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे कसं हा म्हणजे आपण कसं, अ आपली स्वतःची गाडी आपल्याकडे नसेल किंवा आपण कॅब बुक करू शकलो नाही, तरी आपण बसन सुद्धा जाऊ शकतो. हा पहाटे चार वाजता बस अस त्या आपल्या इथं सीबीएस स्टँडला. हा मग कस दोनशे किलोमीटरचा प्रवास आहे हा, हा त्याला पाच तास लागतात जायला, आणि हा आणि तीट आपल्याला एका व्यक्तीला पंधराशे रुपये आहे, हा आणि जर आपल्याला जर स्वतःची गाडी करून जायच असेल, अ किंवा कॅब बुक करायची असेल तर आपल्याला साडेतीन हजार रुपयेपर्यंत खर्च येतोय.
येतंय हा.
मग तिथं गेल्यानंतर तुम्ही कस तुम्हाला तिथं एक म्हणजे हे ठिकाण, जय देऊ बाकी चा
हा
ते वॉटर स्पोर्ट साठी प्रसि िद्ध आहे हा म्हणजे, देवबाग इथे अ संगम पॉइंट पण आहे, म्हणजे कारली नदी आणि अरबी अरबी समुद्र यांचा संगम आपल्याला तिथं बघायला मिळतो. म्हणजे कार्ली नदी ही अरबी समुद्राला जाऊन मिळते. हा संगम पॉइंट तिथे आपल्याला बघायला मिळतो. अ त्याच्यानंतर आपल्याला तिथं तारकर्ली बीच आहे.
हा.
अ जे वॉटर स्पोर्ट्स साठी प्रसिद्ध आहे. म्हणजे तिथं त्या बीचवर आपल्याला. तसंच, स्कुबा डायविंग, बनना राईड, पॅरासेलिंग असे वेगवेगळे राईडस, आपल्याला तिथं, अ.. म्हणजे करू शकतो. तो पण, तिथं.
हां हां.
अ.. त्याच्यानंतरन, म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महत्वाचा, आणि अ.. अ.. आपल्याला म्हणजे कधीही आपण न केलेलं, म्हणजे आपण डॉल्फिन सफारी, सुद्धा आहे, तिथं.
काय?
हा.. म्हणजे कसं, आपण बोटीतून समुद्रात जाऊन त्या डॉल्फिन माशांना बघू शकतोय, समुद्रात जाऊन.
हो काय? हा.. हा..
मग त्या, अं.. म्हणजे
ह
हा. आपण जाऊ शकतोय, मग त्याच्यानंतर न भोगाव आहे, आणि चि गुलाब बीच - सुद्धा आहेत तिथं, म्हणजे गर्दीपासून दूर. शांतता आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी, हे किनारे उत्तम आहेत. आणि, त्याच्यानंतर ना ' सिंधुदुर्ग ' किल्ला आहे. हा, तिथं ' कुरटे ' नावाचं लहान बेट सुद्धा आहे.
हां.. हां.. हां..
हा. अं.. मग तिथं कसं, आपल्याला. अ.. त्या समुद्रातून, अरबी समुद्रातून त्या सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जाण्यासाठी बोटी ची आवश्यकता असते. मग त्या, हा मग त्या एका व्यक् तिला शंभर रुपये तिकीट आहे बोटीसाठी, त्या किल्ल्यापर्यंत जायला.
हां.
मग त्या, अ.. सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये कसं? त्या स.. म.. किल्ल्याचं, समुद्राच्या लाटांपासून संरक्षण करण्यासाठी. गोमुखी रचना तयार केलेली आहे. म्हणजे गाईच्या तोंडासारखी रचना. तिथं तयार केलेली आहे, म्हणजे त्या किल्ल्यामध्ये कसं, पाणी येणार नाही ना, समुद्राच लाट लाटा, जरी जास्त वाढल्या तरी आतमध्ये पाणी येणार नाही, आणि परत त्या किल्ल्यामध्ये अ.. गोड्या पाण्याच्या, तीन विहिरी आहेत. हा. त्याला दूध, दही आणि साखर अशी नावं आहेत, त्या विहिरींना.
हा हा हा.
हा, म्हणजे कसं? अं.. किल्ल्याच्या बाहेर त्या खारं पाणी आणि आत गोडं पाणी.
बर.
ते, निसर्गाचा चमत्कार मानला जातो. हा. आणि मा वणं, अ.. आणि, मालवणला सुद्धा आपण.. अ.. किल्ल्यावरून जाण्यासाठी बोटी याचा वापर करू शकतोय.
बरं, हमं.. हमं.
अ.. मग, तुम्ही कुठे गेला नाहीत का? उन्हाळ्याच्या सुट्टीत?
उन्हाळ्याच्या सुट्टीत तर, मला म्हणजे कोल्हापूर मधले काही ठिकाण आहेत. ते तेुम्हाला मी सांगते. म्हणजे तुम्ही कोल्हापूरला आला तर, भेट देशीला तिथं. तर आता, कसं तुम्ही म्हंटलात की, पाऊस पडतोय आणि पाऊस पडल्यामुळे पण म्हणजे बाहेर तेवढ्या प्रमाणातच पडतोय पण त्यावेेळेस निसर्गात एवढं चांगलं असते की ते आपल्याला घरी थांबवत पण नाही. हम्म म आता आपला लाडका म्हणायला गेलं तर पन्हाळा आहे. तर पन्नाळा आहेत. तर ऐतिहासिक किल्ले पण आणि वस्तू पण तिथं आहेत त्याचबरोबर तिथ हवेच म्हणजे थंड हवा आहे, आणि ते तस ओळखलं जाते, थंड हवेचं ठिकाण म्हणून.
होय.
ह त्याचबरोबर तिथं काय त तीन दरवाजा म्हणन आहे. तर तिथं पाहण्यासारखं हो हो हो तेच कि रंकाळा जाऊ शकतोय पर न्यू पॅलेस आहे.
हम्म परत टाऊन हॉल आहे.
होय होय.
कोल्हापूरमध्ये.
हम्म तर न्यू पॅलेस मध्ये जावा तुम्ही.
हा.
तिथं काय म्हणजे कसं मी म्हणजे पर्सनली मी तिथं गेले होते ना. त्या वेळेस म्हणजे तिथं बघितलं की मी शाहू महाराजांचं म्हणजे, तिथं म्हणजे खूप म्हणजे अशा त्यांच्या वस्तू ज्यांनी काय म्हणजे जे शिकार वगैरे केलेले होत त तेनी म्हणजे खूप छान जपून तिथं ठेवले त्यानी. आणि त्यांची जी पुढची पिढी आहे ती पण तिथं म्हणजे आहे त्यांना पण तुम्ही भेटून येऊ शकताय ना. हम्म तर असं म्हणजे खूप छाने ते न्यू
हा.
चांगलं आणि तिथं सुंदर वातावरण सुद्धा आहे आजूबाजूला. आणि तो पॅलेस एवढा मोठा आहे की बघण्यासार कारण तिथं तिकीट्स वगैरे आधी तुम्ही आत प्रवेश केला ना की तिथे तिकीट एक काढलं जात. त म त्यानंतर तीथुन म्हणजे पहिल्या गो पहिल्या त्याच्यापासून ते त्यांनी जी वापरलेली कपडे पर्यंत त्या सगळ्या वास्तू त्यांनी तिथे जपून ठेवलेल्या आहे.
हम्म हम्म.
असं न्यू पॅलेस मध्ये आहे त्याच्याबरोबर तुम्हाला याच्याबद्दल सांगीन मी की म्हणजे इकडंत तुम्ही आला की कनेरी मठ म्हणून पण आहे. तिथं ते होय होय. खूप म्हणजे छान आहे तिथं पण बघण्यासारखं मातीच्या हुबे हुबे वस्तू त्यांनी म्हणजे आपल्या म्हणजे मूर्त्या तयार केल्याल्यात त्यांनी.
हा हा.
ह्म्म असं म्हणजे बघण्यासारखं खूप छाने तिथं पण.
हम्म हम्म म कसं अ आणि परत आपल्या इकड त्या सिंधुदुर्ग कि म्हणजे मालवण साईड येत्या ना ती. हा कोकण साईड येते आता त्यामुळे तीथे कस मासे माशचे पदार्थ पण जास्तच तथे मग आपल्या इकडची महाराष्ट्राची म्हणजे संस्कृती पण तिथे जपल्या म्हणजे तिथं आपल्याला उकडीचे मोदक आणि सोलकडी. ही आपली महाराष्ट्राचीचे सोलकडी म ती सुद्धा आपल्याला तीथ उकडीचे मोदक आणि सोलकडी सुद्धा आपल्याला महाराष्ट्राचे पदार्थ आपल्याला तीथ मिळतात खायला. आणि तिथं पण तिथंच देवबाग मध्ये जास्त करून कसं अ माशांचे म्ह णजे फिश. बोंबील फ्राय असे जास्त करून माशच्याच थाळ्या तिथ आपण हे करू परत कधीच रिसॉर्ट सुद्धा आहेत म्हणजे आपण तिथ राह स्टे सुद्धा करू शकतोय राहू सुद्धा अ शकतोय हा म्हणजे कोक आणि त्याच्यानंतर मालू जेवण ला सुद्धा आपण मजाऊ शकतोय फिरायला हा म्हणजे आपण पूर्ण कोकण कोणा हा अ फिरू शकतो एक तिथ देवबागला गेल्यानंतर ना हा मग तुम्ही सुद्धा म्हणजे पुढच्या आता आता हा तर काय आता पावसाळा सुरू झाला. त्याच्यामुळे आता तुम्हाला धबधबा वगैरे बघायला. म्हणजे तुम्हाला जायला पाहिजे आ आणि नंतर ना मग पुढं चहा सुट्टीत. उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही जाऊ शकताय देवबागला. तिथं तुम्ही सिंधदुर्ग किल्ला म्हणजे बघ हा गोड्या पाण्याच्या त्या तीन विहीरी ब महवाच्या आणि त्याच्यांतर फ स बघा ती पण छान आहे परत तारकर्ली बीचवररचे जे मी आता तुम्हाला सांगितलं की स्कुबा डायवि्हंग ब ह वॉटर स्पोर्ट्या राड साित सुधा तुम्ही करा म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला कस वेगळा अनुभव पण येत क आपण कधी केलेलं नसत ते मग पहिल्यांदा केल्यानंतर ना म्हणजे आपल्याला अ आपल्या रोजच्या अ रोजच्या आयुष्यात आपल्याला ब्रेक सुद्धा मिळतोय आणि असं नवीन काहीतरी केल्या केल्यासार द्धा आपल्याला
ह
वाटते त्याच्यामुळे तुम्ही तिकड जावा म्हणजे अवश्य भेट द्या तुमच्या पूर्ण फॅमिली दिलागी उं जाावा
हो
आणि कसं तुम्ही बस न गेला बस न गेला अस तरी अ म्हणजे हम् चालेलच म्हणजे कसं अ नॉनस्टॉप बस आहे त देवबाग ते कोल्हापूर म्हणजे कसं तुम्हाला हा कमी खर्चात पण आणि तुम्हाला जास्त त्रास पण होणार नाही स्लीपर सुद्धा बस असू शकत कसा हा त्याच्यामुळे तुम्हाला निवांच तुम्ही तिथं जाऊ शकताय आणि अ हे करू शकताय तुम्ही तिथं जाऊन अ सगळं म्हणजे बघू व्यवस्थित आणि जरी स्वतःची गाडी घेऊन गेली तरी सुद्धा एवढा काही खर्च येणार नाही खर तरी सुद्धा तुम्हाला
म्हणजे ते मज्जाच वेगळे असत ना ती जाण्याची
अ हा त्याच्यामुळे तुम्ही स्वतःची गाडी कर सुद्धा म्हणजे स्वतःसाठी थोडं खर्च केलं तरी पण काय हरकत नाही
बरोबर चालेू हा चालेल चालेल हा हा हम्